हॅलो ह चंद्रना.
हा होा येऊन राहिला.
हा का झाले का स्वयंपा-
हम्म स्वयंपाक केला मी आधी आहे आपचे ना. आणि मोबाईल दोन्ही चार्जिंगले लावून दिले.
होौ का.
केला आणि वर आली तो मोबाईल खोलला तर तुमचे मेसेजेस एवढे आले त्याच्यावर कि पहि मी तुम्हाला कॉल केला भेटल जसं
नाही न म्हणजे माझे कॉल राहिले आणि आता माहितीय काय सगळे्याचे पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस कॉल झाले. आणि माझेच फक्त दहा झाले मग आता मध्ये आवश्यक आहे. हो म्हला तुम्ही काल म्हणता ना कोणाच्या याच्यावर कोणा फ्रेंड आला- तुमच्या इकडच तर त्या नंबर म फक्त पाठव द म मग तुम्ही.
बरं मी तुम्हाला नंबर पाठवतो आता आमच्या एक चुलत जेठाणी आहेत. च आजच सुरु झालं तर त्या-
हो काय मग तेचा मग तुम्ही नंबर मग तेला म्हणा तुम्ही त्या तैले लाव- तुम्ी आता त्या प्रमिला आमच्या गावातल्या प्रमिला आहेत की नाही. तुम्ही बोला नां पहिले माझ्यासोबत म्हणजे हे, आपण कॉलपर्यंत पहिले पूर्ण करून घेऊ मग मी तेला हवीन फोन.
ठीक आहे हा हा तर मग मी तुम्हाला दोन नंबर सेंड करीन ते करून घ्याचा तुम्ही.
हा हा हा हा ठीक आहे ना आता म मग ते येत आई बी म्हणा- काय ती. आता म्हणे जसा म्हणे कि तूच राहिली म्हणे एकटी म्हणजे आहेत म्हणा अशी,
नाही पण तई जवळ जवळच्या बऱ्याच पण जवळ जवळच्या बऱ्याच कट झाल्यात बरं,
हा मग तेच ना म्हणून मग मला समजा भीती जा कारण.
तुचा कॉल माझा अठ्ठावीस होता. आणि मी जर आणखी दोन कॉल कोणाला केले असते की नाही, तर माझ पूर्ण झालं असता पण मी म्हटलं नाही आणि, ताईने सांगितलं मला दीड वर्षाचा मुलगा आहे कोणी घर नाही पण प्र- ते असं वाटलं मला म्हणून मी माझे कॉल पूर्ण नाही त केले.
हो काय नाही मग आता माहित का ह- मग आता तुम्ही माझे म्हणजे मी तुम्हाला आता एक लावला की नाही. मग आता लागतातच मग आता मी तुम्हा चार पाच लावून घेतले. की मग मले मग माझे पंधरा होतात.
बरं ठीक आहे लावा ना लावा आता माझी समज दोनच राहिली की नाही.
हा हा मग मी मी आहे की नाही मी तुम्हाला एकसारखी मिस लावतो हा मिस लावतो मग. मी एकसारखे तुम्हाला लोन घेतो मग, ह ह
ठीक आहे ना
ह सर.
कारण माझ हे टास्क आता पूर्ण होते ना आणि आता माझा मोबाईल कि नाही पूर्ण हे झालं माझं. तर अकाउंट नंबर मागत आहे बँकेचा. हा तर आता मी तेच भरून राहील की तर तुमचा फोन आला म्हटलं तई माय वाटते तर आता. ते मागितलं तर बस तेच शोधून राहील ते पुस्तक.
हो का हा. होल तर मग मी म्हटल की म इकडे तला आता लवन पाहिज म्हटलं. स्वयंपाक काय चालू आहे.
त्या त सांगत जा की जस त्याचा फोन आला. नंबर द्या म्हणून मग माटलं माझाच मोबाईल बंद पडला म्हटलं नाही तर मग मीस समज फोन करून सांगितलं की म्हणजे फोन करून दिला असता की हा माझा नंबर आहे याच्यावर कॉल करा.
हाव का? माझ्या जेठाणीचं आहे ना, माझ्या जेठाणीच पण हा.
कि अ यांच्या जवळ नंबर नशील म्हणून.
हा माझ्या जेठणीचं आहे की नाही ते आठ दिवस अगोदर आला ते येईल प मला आठ दिवस. लेट आलं हे माज्या हच्यात पहिले दुसर आले कोणते तरी टास्क म्हणजे ते- प्रश्नच येतात खाली माझ्या इथ
मग प्रश्नाचे सात आली किनी?
हा हा. प्रश्नाचे पा प्र् प्रश्नाचे पाच आले होते माझ्या इथ हाव का?
मग माझे पाच आले, मग नतर इ एस आय एफ हे कॉल आले होते मग ये ए ए आय क्यू असे कॉल आले होते. ते मग तो पूर्ण टास्क झाला माझा, तीला एक तीन चार म्हणजे एका हेच्यात पाच पाच सहा आता क्वेशन आहे, तसे जसे मागचे वेळेस कसे होते एका हेच्यात ॲप म्हणजे, एक्स अ काय म्हणतात, अध्याय कसं दोन तर हे चार झाले होते, वेगवेगळे तर ते झालं माझ सोडा ह.
अ माहे भाजी सांडतेे आता, हो बाई आरु हे पोरी लेकर सूचू देत नाहीत ना, माह्या वाट गॅसच्या जवळ आलं की
हाव ना तसच हाय, आता माझा मुलगा थोडासा बाहेर गेलेला हाय हॅलो बाहेर गेलाय म्हणून त म्हणून मग भेटलं फोन चार्जिंग
अच्छा
लावून द्या मी मोबाईलसाठी घेवून बस
हा मी काही नाही, मी र त्याचे ते त्याला उपमा चारत असतो, तर मग त्यासाठी रवा भाजत घे आता
हा ओके हाव ना.
हा एक एक काम करू लागताय. त्याचे बाबा आहेत, त्याले घरात वागून राहिले.
हा ब माणसेली पण खूप टाईम काम लागेले, हाव माझी घरची ते वागवतात त्याला कारण तो मोबाईलच मांगते.
आणि आमच्या घरी ते बाजारचं काम करतात की नाही, दिवसभर बिचारे बाजारात बसेल असतात ओ आणि ते जे वागुन तिकून आले की, जेवायला येतात बरं आपण ते कसही घेतात, मग आता दिवसभर तेले बसाच लागते ना. पुरे पाया पडतात, पण हा उन्हातान्हात णा पाणी असो पावसाळा असो, आमचे तुमच्या गावातच हे बदलते.
हाव काय कही मा
हा आ.
हाव ना काही माहीत नाही, समज पण जास्त काही येत नाहीत की ते, आमचं गाव असं चा
तुमच्या गावात ते ते याच्या वेळेस येत जात, लॉकडाऊनच्या वेळेस येत होते, आता नाही येत
मला असं वाटतंय, मला एवढं कन्फर्म नाही माहितीे तुझ दुकान इथच वाटतय बस
ते ब बुधवारी येत होते की, नाही वारखेडचा बा वारखेडचे बुधवारीच येतात ना बजार तर हा येत नाही एवढेच, तुम्ही पाहिले असतील ते म्हणजे नेहमी येतात.
नाही व माझं लक्षच नाही, ते मी बजारात म्हणजे असं काही कामच नाही माझ माह्या लग्नाला पाच वर्ष तर झाले
ती लँग्वे ती बदलायची नाही न्हव. ते असिप येतात, ती पण तुमचं लक्ष नाही म्हटलं.
हा हा लक्ष नसेल माझं.
हा लक्ष नसेल, म्हणजे ओळखीचीच हाएत रात्री तुमच्या घराजवळच घर आहे नाओ आहे. आमचं म्हणजे समोरचं आता तुम्ही पवनच्या लग्न झाले असेल ना? हा बस समोरचंच घर आमचं, म्ह समोरच हाय म्हणजे वगैरे राहियला आच्या घराची
हा.
असं आलं की नाही एकदम अंदर जाण आता काय निकिताच्या लग्नाच्या वेळेस आली होती.
हा.
ता समज नाानमुगच्या दिवशी आली होती.
नाही तीच्या लग्नाच्या वेळेस आहे की नाही कि निकिताच्या लग्नाच्या वेळेस माझी डिलेव्हच होत होती. म्हणजे हा मी निकिताच्या लग्नात नव्हते. हा. अ न आता या लग्नाच्या वेळेस खूप जास्तीच ऊन होत की नाही म्हणून मी लग्नाला न्हवते आली नाही तर मीच लग्नाला येऊन राहिली होती पवनच्या.
हा ना हा का हा ना ते जवळच असल कि झाव वाटते.
म्हणजे जवळचे म्हणजे आमच्या घरचे ते दादा आहेत की नाही म्हणजे मी सख्या आत्याच्याच घरी देलय ना तर म्हणजे हा मुलगा आहे की नाही माझ्या आात्याचा संदा हे दादा मोठे तर त्यांनी त्यां राणी ताईच्या आईले म्हणजे गुरु गोईण म्हणालाय ना.
हा ओके.
ह तर मग आमचा जरा जास्तच आहेना.
हा ना बहीण म्हटलं की थोडासा फरक
आता लग्नाच्या वेळेस शेतीतेच्या वेळेस सगळे आम्ही साथी म्हणजे तीन चारही दिवस त्याच्याच घरीच होतो लग्नाच्या वेळेस आता.
हा ना.
हा तेच.
हा आली होती ना मी.
संध्याकाळी नर्दे निलाच सेवा तेव्हा होता का तुम्ही?
नाही तेव्हा नव्हते.
माझा मुलगा घोड्यावर बसला होता की त्यांच्या तो माझा मुलगा आहे.
हा.
हा. स्वयंपाक खायचा वा स्वयंपाक भाजी टाकली ताई न हा
हा आणता मी अता टाकायला तर मग मी रवा भाजून राहिली. ताईनं भाजी केली. म तोपर्यंत भांडे घा बाजारातून आले चहा केला मग किराणा आणतात आज ना याच्यावरून तर मग मोंगट्या वगैरे खोबरं हे ते सगळं भरून ठेवलं
हा ना.
असं मंग एक एक एक काम करावं लागते आणि आमच्या इथे तर तैले तीन वर्षाचा अडीच वर्षाचा मुलगा आहे हा ना. हा पाच सात सात आठ वर्षाची मुलगी आहे तिच अभ्यास घ्यायला लागते माझा मुलगा दीड वर्षातचा ती एक लाईनी असती की नाही त्याक असती
हा म्हणजे तुम्हाला दोन एक मुलगा एक मुलगी आहे.
हा एक मुलगा एक मुलगी आहे. आणि माझा पहिला मुलगा वारला.
हा म्हणजे तुम्हाला स्वतः एक मुलगा एक मुलगी आहे.
नाही मला स्वतः एकच मुलगा आहे माझा एक मुलगा आहे ना म्हणजे पहिले मुलगा झालाता तो वारला त्याला थयॉइड जन्ताास थयरॉइड होता
हा ओके
हा तर मग आता हा झाला समजा आता याची नि नॉर्मल आले आम्ही नागपूरले होतो ना लय दिवस होतो एक महिना.
हा हा ओके या बाळाचे नाही काय?
हा या बाळाची ट्रीटमेंट मी तिथेच होती म्हणजे माझे म जेव्हापासून प्रेग्नेन्सी राहिली की नाही तेव्हापासून माझी नागपूरची होती आणि पहिल्या बाळाच्या वेळेस तर आम्ही दीड महिना ना तिथं भरती होतो दवाखान्यात
हा ओके
हा
विकतच घ्याय लागले लेकरू
काही विकत नाही त्याले त साडेतीन लाख रुपये लागले म्हटलं पण काहीच नाही म्हणजे असं हे नाही झालं हम् आता ह माझे म्हणजे दिवस माझ्या गर्भाशयातलं पाणी काढलं म्ह लगे अशी खूप म्हणजे ट्रीटमेंट लागली म्हणजे राहिली मग आम्ही आता आमच्या घरी म्हणजे बाजारचा धंदा आहे म्हणून आम्हाला काही नाही समजा गरीबाला किती वाटतेव असं आपली काय रोजचे आपण सगळ घरी बसून खाणार जा आपलं रस्त एवढं हेल
नाही एवढा खर्च लावला ह की ती म्हणाय लाग
नाही आमचे म्हणजे आम्हाला बी अशी कोण कोण हे केलं लय कठीण दिवस गेला आमच्यावरून
हा ना होत पण आता बाळ चांगला आहे ना
हा आता चांगलं आहे नाही आता सगळे रिपोर्ट त्या नॉर्मल आले ना हम्म आता रिपोर्ट नॉर्मल आले
हा ना
काय झालाय
कही मी स्वयंपाक केला वर आली मोबाईल पाहिला बरोबर म्हटलं पहिल म्ह आता येई कॉल करून आणि एक तर ते तुम्ही आता त्या कॉलवररच बोलून राहिल्यात वर त्या वर बोलून राहिल्या सगली मी खाली आहेन खाली स्वयंपाक करून वर आली मी तर मी म्हटलं बघू आता उघडून म्हटलं आणि मी तीस कॉल काउं कम्प्लिट नाही केली कि म्हटलं या ताई नाही एक तर सांगितलं माझा मुलगा दीड वर्षाचा आहे. म्हणून मी ते तीस कॉल केले नाही नाही तर मी. तिथच्या तिथंच स्वयंपाकाच्या आधी कॉल करून घेत होती पण असं वाटलं की ज.
तेही म्हणतो मला की मी तुझ्यासाठीच म्हणून. कॉलनी केले म्हणून त्याची सव्वीस सत्तावीस पॉट हा हा ठीक आहे ठेवतो.
हा हम ह
हा ठेवतो मग हा.